हां बोला की
काय झालं? उचललं म्हणजे?
ते जरा भावाचं फोन आलता.
हा हा हा हा. मी म्हणलं काय झालं, उचलणा का.
नाही नाही. ते भावाचा जरा फोन आलता.
हा हा हा, काय म्हणालं, म्हणजे काय झालं?
ती जरा वजनाचा काटा आणलेला
हा हा हा.
शेतात जरा हे केलत ओ.
म्हणजे काय?
झेंडूची फुलं
हा हा फुलं पण लावल्यात होय.
हो
फुलं आता दिवाळीत तुम्हासनी गावतील काय आता कधी लावली ती.
फुलं लावून महिना झालं कि.
होय काय.
हम्म
हा आता तुम्हास्नी दिवाळीला दिवाळीला पण नाही गावणार हाय ना.
नाही नाही आता हे सीझन मध्ये असते. हातकणंगल्याला, हातकणंगल्याला सप्लाय करतोय आपण.
होय काय?
हार, हार तयार करण्यासाठी
हां हां हारासाठी तेन सप्लाय -
होय. आजच गेलतो फुलं तोडून आलो. आजच गेलतो फुलं तोडून आलो.
हां किती तोडली?
तरी चाळीस किलो झालीत.
चाळीस किलो काय रेट चालु हाय आता?
चाळीस रुपय किलो
चाळीस रुपये किलो
हो
होतयं कि एक किती होती ती?
चौदाशे पन्नास रुपये.
होेय काय?
हो.
आणि थोडी इत्या ना, किती किती केलयं?
ती एक एकरात केलीयं.
एक एकरात.
थोडं थोडं ते जरा आता, पहिला सीझन चालू हाय.
हा हा हा हा, थोडं थोडं येत्यात काय?
होय, पहिला पहिला थोडं थोडं येतंय, नंतर वाढत जातंय.
बाप! किती तोड झाली? पहिली तोड झाली किती?
पहिली तोड झाली. होय.
म हाय जरा हळूहळू निघणार, पण जरा निघणार हाय ना? किती तोड होती ती तरी?
तरी, वीस पंचवीस तोड होत्यात की.
बास की मग काय प्रॉफिट, फक्त पैसे ठेवायचं हाय असं.
हो घातलेलं सगळं नी, घातलेलं डबल निघतय पैसे त्यात.
होय ना? फक्त ठेवायचं पैसे व्यवस्थित, कारण खर्च करून मग ते काय आपल्या ताळमेळ लागत - नाही ना त्याचा? खरंय काय नाही.
होय.
बाकि एम. एस. सी. आय. टी की लावलेली.
होय एम. एस. सी. आय. टी. लावलीय. गेलतो. स संध्याकाळचं तास जातोय.
किती वाजता? सात ते-
सहा ते सात.
हा हा हा.
ती बॅच असत्यात ना, त्याप्रमाणे जायला लागते.
हा, हॅलो.
हा बोला की.
काय म्हणला?
बॅच बॅच असत्यात ते हित. हो, संध्याकाळच्या बॅच प्रमाणे जातो.
हा हा हा.
तिच्या कडे थोडेच कम्प्युटर आहेत?
हा हा हा हां.
त्यामुळे बॅच पडलेत. हो.
बाकी काय विषय मग आणि? मग जॉब बँकिंग करणार आहे का तुम्ही दुस दुसरं काय करणार आहे? टायपिंग, टायपिंग पण केलं तर चालतंय.
होय चालतंय. अं.
हॅलो.
हा.
टायपिंग केलं तरी चालतंय, कारण इथे कोल्हापूरमध्ये एक जॉब होता ना.
हा हा.
कोपरज म्हणून चांगला आहे तथं पण
हा
तिथं टायपिंग बेसवर चालतेय म्हणजे व्यवस्थित
माझं पहिला हे होतं ते आपलं हे बघा इलेक्ट्रिकलला बघायचं होतं
हा इलेक्ट्रिकल हे काय म्हणत्यात तेला ते अ आयटीया बघितलं का नाही मग
जरा टक्केवारी कमी आहे त्यानं काय आलं नाही बरोबर
हा म्हणजे ट्रेड आला नाही तो
हा नाही आल नाव आलं नाही
मग
मग आता इथ कॉमर्स करायचंय आहे
कॉमर्सला टाकलय
हो
नाव आलं नाही मग
आलय की कॉमर्स ला आलय
आलय ना
हो आल की
जेवण वगैरे झालं का नाही
झालं की
टायमिंग जेवायच टायमिंग तेन तस काय नसतय
नाही नाही जेवायचं टाइमिंग आता काय ट्रॅक्टर चालू असल कणी नाही हो सकाळी खालं की
पेरणीच सीझन झाला असेल
पेरणीला दुसरा टॅक्टर आहे
हा हा
आणि आमच दोन ट्रॅक्टर हेत
दोन आहेती.
होय छोटा एक हाय अन् मोठा एक हाय.
पेरणीला कुठलं छोटा की मोटा छोटा
छोटा आहे फॉर्मटॅक आहे.
हा हा हा.
नन मोठा न्यूयोलँड हाय.
आ.
न्यूर्लंड आहे मोठा.
नीव्हलेड.
हं.
ते कशाला असतोय.
ते म शेतीच्या मशागतला.
हा हा हा हा.
परत आपले इथल जरा लोकल लोकलच ही भाड मारते.
हा हा हा हा.
ते आपल हे घर बांधकामचं
आ
दररोज काम आपण करतोय आपण.
काय झालं?
हॅलो हेच की गावातली काम करतोय आपण.
हां म्हंजे कशासाठी?
हुं ते दगड वढण्यासाठी भर वाढण्यासाठी.
हां हां हां हां हां म्हणजे खत वगैरे दगडं अस. हुं म पप्पा वगैरे काय करत्याती तुमचे?
पप्पा पण ट्रॅक्टर चालवत्यात.
टॅक्टर काय तू नसला की म्हणजे तिथेच काय.?
हों पप्पा मी दोघ संग असतो.
हां हां हां.
पप्पा जरा हेे आहेत ओ हुं म्हणजे इलेक्शन मध्येयेत.
इलेक्शन म्हणजे?
हों आपल शिवसेना शहर शहरप्रमुखहायतं.
होय काय?
होय उद्धव बाळासाहेब ठाकरे
हां ते काय म्हणजे ह्यात लक्ष घालत नसतीले?
होय पप्पा ते सर गावात असत्यात मी ट्रॅक्टवर असतोयं.
हां हां हां हां. आणि काका वैगरे
काकातेन?
हां.
चुलतीतेन
चुलते शेती बघतात.
आं
शेतीशी
शेती बघत्यात व्हय?
होय.
म कॉलेज ला येऊन जाऊन करताय कसं काय? बाहेरन टाकलय?
बाहेरनं टाकलयं.
बाहेरनं टाकलय काय?
होय.
आत्ता काय करताय मग?
आत्ता आलोय घरी. घरी आलोय घरी.
घरी झोपताय का नायी दुपारी?
दुपार नायी झोपत.
का झोप लागत नाही?
नायी झोप लागत नायी ट्रॅक्टरवर असलो की झोप लागत नायी.
हां मग आता काय करायचं दुपारी?
दुपारी कायतर करायचं घरातली कामं. ट्रॅक्टर जरा हेला पंढरपूला गेलता.
हां हां हां ते वारीला?
हो वारीला.
गेलता का नाही तुम्ही?
मी गेलतो निम्म्यातन आलोय परत.
हा. हॅलो.
हा माघारी का आला?
ते पप्पा म्हणले मी जातो. घरात जरा दिदी जरा डिलिव्हरी झाली आहे.
हा हा हां.
मग मी माग
हा.
बघाय लागते ना इथं जरा काय का
होय घरात बघाय लागतं.
बरं झालं आपलं झालं चांगलं झालंय ना.
हो झालं बरोबर.
काय आणि.
काय नाही.
मामासाहेब झाला मना.
होय. मामासाहेब झालो आजुन एकदा मामासाहेब होणारय.
अजून एक हाय काय?
होय अजून एक हाय.
ह. म्हणजे एकच मामा आहे म्हणा दोघांत.
होय.
हम्. आणि चुलत बहीण एकच आहे.
चुलत बहिण एक
त्यो मोठा आहे का भाऊ का बारकाय चुलत भाऊ?
माझ माझ्या वयाचाय त्यो पण.
सेव आहे काय येची.
हेच नाही आपलं एक वर्ष बार काय.
एक वर्षाने भरतोय काय?
हम्म.
सिस्टर त्याची बहीण.
त्याची सिस्टर माझे सिस्टर च्या वयाची.
म्हणजे मोठी काय?
नाही ल लहान सिस्टर एक दहावीला.
हा हा.
त्याची त्या संगच आहे ती.
हा म्हणजे समान आहेत काय लहान थोडक्यात लहान चुलताय तुझे ते.
होय.
तुमच्या गावात काय रेट चालय कटिंगचा केस दाढी?
केस, दाढी सत्तर रुपये, हो.
मग एकशे वीसच असणार आहे, गावात तुमच्या पण?
होय.
आमच्याकडे पण, एकशे वीसच आहे.
हम्म, इथं गॅसचं जरा तुमच्याकडे गॅसचं कसं आहे, रेट?
अ नऊशे कित्तर आहे रे नऊशे सत्तर का? नऊशे ऐंशी आहे? कायतर असंच काहीतरी आहे.
नऊशे पंचवीस रुपये, आमच्या गावात.
होय काय.
घरपोच टाकी येती.
घरपोच कुठली भारत गॅस आहे का एच. पी.?
एच. पी.
एच. पी. च, आमचं पण एच. पी. चच आहे. भारत गॅसला, घरपोच येती ओ.
आमचे भारत नाही, एच. पी. ला घरपोच करतेत.
पिवळा पट्टा आहे का निळा?
अ लाल आहे. आपला हा निळा, निळा बरोबर.
निळापट्टा आहे ना?
होय.
हा मग तेच की. घरपोच म्हणजे ग गावात येत असणार आहे, तुमच्या इथं.
गल्लीतनं येत्यात आमच्या गाड्या.
हां, मग तेच की.
रोड साईडला, आमचं घर आहे.
त्यामुळं म्हणजे येणार, हा तिथल्या तिथं. बाकी मग आहेय ना बरं, सगळे बरे आहेत ना?
हो आहेत की.
आहेत ना?
हो.
कट करून लावू का आणि का? काय कामात आहे?
जरा कामात होतो.
आ? परत लावू का?
परत नंतर लावू.
चालतंय चालतंय, परत लावतो मग हा.
हा.
चालतंय, ओके. थँक्यू काय.
हा.
हा हा.